तेला शिव्या आईघाली. मारीन म्हन अ का जीव म्हन, जाव्या म्हन. हे घे तीचेकडे नईयत तेच आहे अ ते नाही आहे रे तु खाऊन बघ.
न मग नत नाही नाही.
दोन महिन्यात विशेष नाही मग. व्हय व्हय त्या त आपल्यात. आणि म कितीास कंप्लीट करायला मी आठ तिक आहे.
तुला त्यांना थांबच नाही झाचालत काय नाही नाही आता आम्ही रात्रीचच बोलते. हम्म. त कंटिन्यू लागत तरी कॉल आम लागत नाही मेसेज येत ती व्यस्था आहे ते अवेले बल झाल्यावर कॉल करा अस मेसेज अला नही तुला नाही. मला पण आलात. जरा इडे की दोन मिनिट इडे मर काय करत नाही इकडे. हे गुरगुर ग. कुरकुर खा. हे कोणाचं पोरग आहे.
इटू इटू बस इथं.
ते विचारात पडली कॉल आवाज हा.
एक नाही एक.
काय म्हण तुला रात पा म्हण कुरुकुरे पाजल. तुझं नाव काय जरा सांगि तु मला.
काय म्हटलास.
म्हणजे चॉकलेट तर ठेव. हम्म,
सौरभ प्टीला बाहेर घुसलाय घरात फोन कस कळत झालं नेम त कुठला बाथरूम मध्ये असताना मोबाईल चार्जिंगलावता आल कसं काही चार्जिंग होतथरूम
मोबाईल त्याच टाकलेला म्हण गल
इटू एवढं म्हणत काय शिवाय सारे कातो,
दिश बोल अरे शाळेला जातो त नाही जातो कुठे आहे शाळेला इ सरकार दवाखान्यापासी, ह,
म्हणून, म हिवालयच्या आहे आली, होय एकदमच आलाे य म्हण लागल म यापर्यंत इवडे देन आता सांगुन ये रान्डच्या ये अस म्हणतात. आधी म्हणतोय म्हणाला अस नसतोय रे करु दे थांब तस मी म्हणतोय म्हणुन सांग अभि म्हणतोय अभि शिव्या देतोय एवढ्याच हेवेवो तुला मारलाय खरंच आणि मा मारतोय मला
एकच मारते का एक मारण्यात रडत बसतय ते त्याच्यात तर पाणी मारून गेले. उग त्यांची आजी बघितली मनत माझी आहे माझ चालुच हाय वाटतं रे थांब की करतोय बाबा तुझे
तीसचे तीस कॉल जरा लवकरात लवकर करुन घ्यायचे. होय होमल्याला होम समा फेकल्यावर तु
करायला हं! अरे होल्डिंग झाले नाही म्हणतय, ते मारीन आज मॅच हाय झोप चांगल हायसा थोड्या वेळाने लाव आरे ये तो आंधळा हाय आरे
भाशशश् मारतय
हे माझा हात इथ होता. ते अजून तेज्या चेक कराल्यात पण
कोण आला?
अे माझ्या दादा चाललो मी अ होय नाय पाहिजेत अपडेट अपडेट आलय म्हटलं. झालेय की आबे आरे हाघे चारही तुमच्या आवाज वाढव काय आता आलाय आणि आता पाच करेक्ट झाले रे तीन मिनटं झाली. थांब कि लवड्या उद्या ये अरे तुझ मारणार आहे हे गजु कुठं कुठ नाव सांगू हा व्यास का असं काय बघालतो, नवीन टास्क तपासा अतिरिक्त सॉल्व टास्क सपलं सपलं नाही खपलं नाही हे पण चालतय की, चाल तिथे हा आंधळा हाय का विन ये
सुप हे एकाला ये मन ये सपलं लवड्या सपल ये आज नव्हत शाळा
चॉकलेट आणतो म्हणालेला आणि कॅडबरी आणली इथं थांब हे वाचायचं इथं श आहे. अ ये फुटबॉल नको घेऊस. आणि चॉकलेट खातोय सगळ दात किडत्यात, तू खातोस की नाही चल ये साठी
त्याला काय म्हणतो?
याला काय म्हणातो नाही म्हणत नाही पण भैय्या तुझ्या अकाउंटवर किती आल्यात नंबर टाकायचा नव इथ नंबर टाकायच काय चालू हाय कामावर? ये आवडला आर्यन ह्याला काय म्हणतो?
एक
ह्याला काय म्हणतो ह्याला का म्हणायच का? ह्याला कशाला येतीला का? त्याला काय मारतूस हेला काय म्हणायचं म्हनून सांगितलय तुला मी
हे जरा घे.
ही राडा आदी सपव आण पायला आणले का बघायला आणलय कुठंन आणलय. नाही नाही नाही भया हम् चांग समोर मॅट मध्ये असत काय म्हणालत? ह ह
फेसवॉश न चेहऱ्यावर लई फरक पडलंय सबज्या चालू कर चला म्हणाय ते
एवढ मनपण अनेदा म्हण, हो तर ते क झा चपट चोपट एवीच मला त्याला ओळ पाय पाहिजे मग तुझी मजा करतय
आज कणी गपच बसल्या आता बसल्या बहिर जाईल सौर्या पळून जाशील लाग का म्हण हा चपडे चपडी चुडी चपडी
आप सां काय सैरे
शू काय शांत बसला. ए कोंबड्या जातीस काय घरला
त कटकिंग लावण्यास आहे काय ांग